हॅलो हॅलो आवाज येतोय माझा?
मला येतं तुमचा आवाज. तुम्हाला येतोय?
हो हो येतोय तुमचा आवाज येतोय मला.
हा तुमचे कधी तास झाले मॅडम?
अ काय म्हणला?
तुमचे किती टास्क झाले याच्यावर?
आमचे माझे तिन किती झाले दोन झाले.
दोनच झाले? माझे तीन माझे पण तीनच झाले माझे दोनच. पाच कॉलिंगचा टास्क आहे ना सध्या मला ते दोनच झाले. मला
हा.
हो.
तुमचा आवाज अडकतोय.
आवाज अडकतो का?
हा थोडा आवाज अडकतो. तर रेंजमध्ये येतय का? हा थोडस रेंजमध्ये या.
हा आता आता येतय आवाज
हा होय येत.
हा तुम्हाला दिव्या मॅडमने नंबर दिला होता का कोणत? नेहा मॅडम मी ओळखत नाही.
मला ऐश्वर्या मॅडम.
कोणी?
ऐश्वर्या मॅडम नि दिलता ऐश्वर्या मॅडम.
काय माहिती? कोण ऐश्वर्या मॅडम
अ म्हणजे? ग्रुपला जे आहेत की तीन मॅडम आहेत ना म्हणजे म्हणजे ऐश्वर्या मॅडम असं येत.
अच्छा. त्यांनी दिला होता का?
हा
काय माहिती माझं बोलणं नाही झालं त्यांच्यासोबत कधी अं तुम्हाला मॅ तुमला कसं म्हणजे मॅडम टास्क आलाय ओ म्हणजे मला ना कस माहितीय का गुजराती मध्ये टास्क आहे.
होय!
हा मग तुम्हाला कस टास्क मराठी आहे की गुजराती?
मराठी आहे, माझा मराठी मराठी आहे.
जाऊदे माझ गुजराती सध्या काय माहिती कसं हे होणार! मॅडम बोल्या होत त्या की मी नीट अपडेट करेन, पण माहित नाही या लोकांनी असं नाही केलं पाहिजे. हम
हा.
मग आपण ये ना एक काम करू अं तर मी त्यांना बोलली होती की मॅडम अ कंप्लिटली दहा मिनिटच बोलावं लागतं का फोनवर त्या बोलल्या की असं काही नाही दहा मिनटं बोल तरी चालेल, आणि त्याच्या खाली बोललं तरी चालेल मग आपण पाच पाच दहा दहा दोन पाच पाच सहा सहा मिनिटं फोनवर बोलू
नाही नाही दहा मिनट चा टास्क हाय तो दहा मिनिटच बोलू
हो माहिती आहे. पण त्या मॅडम होत्या ना एक कार्याच्या मेन होत्या ना त्यांना चुकून माझा फोन लागला होता.
होय काय, नाही म्हणजे माझ आणि त्यांच पण बो बोलणं झालय त्या काय म्हणल्या दहा मिनिटाचा काॅल असेल तरच तुमाला पण भेटतो आणि मला पण भेटतो मग दहा मिनिटं च्या आता आपण जर कॉल कट केला तर म्हणजे व्यवस्थित हे होत नाही एककांचं काय होतं झिरो सेकंडच पडतात मग.
असं पण होता मला तर तस बोल्या नाहीत! ते मला बोलले की फक्त तुमचं ना कन्वेसेशन व्यवस्थित पाहिजे असं मला बोलत होत्यात. हम्म मग सांगा तुमच्या तुम्ही काय करता मॅम?
मी सध्या तर घरी आहे. मला लहान मुलगी आहे सहा महिन्यांची.
बापरे मी तुम्हाला कधीपासून प्रयत्न करत होते पण तुमचा फोनच
नाही नाही बिजीच पण असं नाही आहे कस सली लहान मुलगी असल्या मुळे मला फोन पण सायलेंट असतोय आणि मेन म्हण म्हणजे वेळ पण नसला तर मग मी नाही फोन
मग तुमचं नेटवर्क पण कदाचित बंद अस सेल ना? नेट नेट पण बंद असेल. कदाचित तुमचं
बरोबर आहे नेट पण बंद असेल माझ अस
त्यामुळे तुमचा फोन लागना. तुम्हाला माझा तुला तुम्ही काय कर मग तुमचं लग्न झालंय का?
हो लग्न झाले माझं.
हां
लग्न झालं एक मुलगी आहे मला सात महिने आता कंप्लीट झाले परवा.
अरे बाप रे आता आता झालं.
हो
के काय हरकत नाही माझ काय नाही माझ ग्रॅज्युएशन झालं पूर्ण आता सध्या तरी मी घरी आहे. जॉबच जॉब जॉबचा शोधात आहे ते मग काही नाही कार्यावर कार्यावर कधीपासून अप्टडेट आहेत मॅम
आता आठ दिवस झाले आपल्याकडे
आठ दिवस झाले.
हो
मग म्हणजे मग तुम्ही त्या कथा बिथा हे केल्या नाही.
हॅलो
हा मी ऐकतोय तुमचा आवाज बोला.
मग मॅम त्यात तुम्ही त्या कथा वगैरे वाचल्या नाही टेक्स्ट मध्ये त्या कथा वगैरे येतात वगैरे रेकॉर्डिंग करायला सांगतात ते लोक
नाही वाचल्या
डायरेक्ट तुम्हाला फ्रेंड आ फोनचा टास्क आला
नाही नाही पहिल्यांदा फॉर्म वगैरे भरला भरल्यानंतर ना पाचव्या दिवशी मला पास झाले चौथ्या पाचव्या दिवशी आलं लगेच नाही आले ते, कारण आपल्यासारखे रजिस्ट्रेशन करणारे भरपूर आहेत ना.
भरपूर लोक असतात.
हां
चार फक्त कदाचित मुलीं मुलेच हे करू शकतात ना वाटत कदाचित.
हां, नाही जेंट्स पण आहेत, त्यामध्ये पण जे जेंट्स लोक आहेत ते जेंट्स ना करतील आणि जे लेडीज आहेत त्यांना लेडीज करतील. जेणेकरून जेंट्सचे जेन्स ओळख असेल समजा, आता एखादे मित्र मैत्रिणी किंवा कोणतं वाईक असतील तर ते काय बोलू शकतात जेंट्शी पण आपलीच ओळखच नाही म्हणल्याव
हा, ते पण हे म्हणा पण तुम्ही करू शकतात ना तुमचं लग्न झालंय मग तुमचं, तुम्ही कोणा पण बरोबर कन्वसेशन करू शकता. तुमच्या नंदे बरोबर वगैरे तस शकता. आमचा लय प्रॉब्लेम आहे बाबा आम्ही घरी, मी घरी आहे ना सध्या.
हां, हा कुठे राहता तुम्ही?
अ इगतपुरीला राहते.
कुठे आलं ते?
नाशिकला राहते मी नाशिकला.
ना स ना ओके
तुम्ही कुठे राहतात मॅम.
मी उस्मानबादला राहते.
अच्छा.
हो.
मग तुम्ही मुंबईला कधी आल्या.
मी मुंबई. तिला लय वर्ष झाले येऊन, म्हजे जवळ जवळ चौदा वर्ष झाले असतील, त्याच्यानंतर नाही आले कधी.
का.
नाही नाही नाही उस्मानाबाद अ. लातूर बीड साईड आहे माहिते?
हा हा हा.
लातूरबीड, उस्मानाबाद, तुळजापूर,
हा ते डौंड वगैरे ते तिकडे? ते ते तेच.
हा हा हा. हा होय. दौंड वगैरे आहे. त्या साइडला.
हम्म -तिकडे मी, लहानपणी आले होते एकदा.
होय का? हा ह.
खूप वर्ष झाले त्याला, तेरा चौदा वर्ष झाले.
हम्म. काय करता मग घरी तुम्ही? काय जॉब करता की-
जॉबस, जॉब बघतेय सध्या. काय नाही करत आहे.
हा.
जॉब पण डिफिकल्ट, काय नाही मजा नाही जॉईन- फॅमिली नाहीेए आधी होती, पण आता नाहीेए.
हा.
बत-
मला फॅमिलीमध्ये कोण कोण आहे?
तुम्ही सांगा मला काहीतरी तुमच्याबद्दल.
अ माझ्यात- काय मी, माझं माहेर कोल्हापूर आहे. कोल्हापूर माहित आहे ऐकून?
तिये.
हा. कोल्हापूर आहे. आणि अ -माझं दिलेलं सासरगाव इकडेए.
अच्छा, कधी झालं तुमचं लग्न?
लग्न झाले माझे दोन वर्ष झाले. कंप्लीट.
अच्छा, दोन वर्ष झाल्या.
हम्म.
मग- तुम्ही कुटुंब व्यवस्थेबद्दल मला काय सांगू शकाल?
कुटुंब व्यवस्थेबद्दल म्हणाय गेलं तर, मला एकत असं वाटत की आपली जॉईंट फॅमिली आहे. जॉईंट फॅमेली- बरी. कारण की जॉईंट फॅमिलीमध्ये कसं होत? अ- एक- कत्र कुटुंब. परत जरी जॉईंट फॅमिलीमध्ये चार माणसं कमवती बी असेल, बरोबर आहे.
हम्.
आपण जॉईंट फॅमिली म्हटलं तर, सासू सासरे, अं- दोन भाऊ भाऊ त्यां- च्या बायका, त्यांची मुलं- असं कुटुंब तर मोठं होत. त्यामुळं खर्च- बरोबरए जास्त येतो.
बरोबर.
ह हा हं त्यामुळे जॉईन - फॅमिलीत काय होत खर्च कमी होतो आणि सगळ्यांनी आपापली जर काम वाटून घेतली तर काम पण कमी कोण बाहेर जॉब करत असेल तर तेच तो स्वतः जॉब करू शक- केल किंवा जे घरी राहतात ते घरातलं काम करू शकेल. किंवा आता दोन चौघ जण जरी काम करत असेल तर एक दोघांचा पगार जरी घरात गेला तरी दोघांचा बँक बॅलन्स राहील.
ब बरोबर
तुम्हाला काय वाटतंय जॉईंट फॅमिली बद्दल?
मला मला असंच वाटत कि म्हणजे आता माझं लग्न तर झालेलं नाहीये. मग मला आजार असं वाटत. की जर जॉईंट फॅमिली अस असल्यावर आपल्याला सगळ्यांच प्रेम मिळत.
हा
जे खर्चं वाटून घेता येतात.
एक मिनिटं मी तुम्हाला आता कॉल करतो. हे दहा मिनिटे झालेत.
काय झालं मॅम?